हॅलो नमस्कार नमस् नम. कश कश आस तुम्ही
हा मी मी छान हाय तुम्ही कशा आहात.
मी पण छान.
बर बर बर काय म्हणतय ऊन.
तुम्ही काय करताय.
आम्ही मी काय नाय बसली होती अशीच. आता लागाव कामाला. इव्हनिंगचे मजे सायंकाळचे काम असतात ना.
हो हो ते तर हायच सगळं- सारा पूर्ण दिनच ह्यातच जातो की आता हे काम हाय त्या ते काम हाय
आमह तेस तेस त्याच्यातच वेळ जातो म्हणजे कितीही लवकर उठलं तरी तिथंच हाय म्हणजे नाय हे बायांचे कामच संपत नाहीत घरातले हे झालं कि-
पूर्ण पूर्ण दिवस हा ते तर हायच पूर्ण दिवस आता मला- टाईम पण भेटले ना की हा आता माझ सगळं काम झालंय. ते मी आता बेडवर जाऊन बसन ना मला सगळं काम दिसणार मग. कि मला आपले ना हे अ सेट करायच. पोरोची अलमारी सेट करायची मग मला. ना ते जे कपडे असे अ इथ पडले ते ते ते सेट करायचे.
मला तर पोरांच्या ना. पोरना पोरांच्याना खेळण्याशीच इतका वयताग आलेला ना काय बा. म्हणजे खेळ तर काहीच नई फक्त घरामध्ये सगळीकड टाकून ठेवायचे- आणि फिरायचं दुसरंच- कायतरी करत पण सगळ असं- अ... कसं सगळं पसरलेलं दिसलं पाहिजे पोरांना. म्हणजे ते घेऊन देणं चुकीचय खेळणी तर खरं तर महितय काय पोरं खेळतच नायत. म्हणजे पैशा उगी ख पैशाची उग वेस्ट म्हणजे. वाटोळच हाय नायतरी असंही आजकाल लोक तर बापरे केवढाली खेळणी घेऊन देतायत मी तेवढं नाय देत घीऊन पण खूपच जिद किली तर मग द्यावाच लागतं पण. मोठ्या मोठ्या कार, मोठे मोठे बाईक, काय गरज काय त्या पोरांना तेवढ
माझा माझा हाय तसाच हाय माझी ना माझी दोन पोरी तशीच हाय कि बा हे बाहेर गेलो ना की मला ते पाहिजे मला तो पाहिजेल ते ते रडून रडून घेणार की आम्हाला पाहिजे तर पाहिजेलचं
नाय बाबा माझ्याकड ते तो विषयच नाय मी जरी घेऊन गेले ना तर, मी घेऊन नाही देत आणि कधीच मी मागितल्यावर गोष्टी देत नाही पोरांना. कारण, तर ती सवय नाही म्हणून. पण, मग नंतर बाहेर आले शॉपच्या की मग मागण बंद करतात. शॉपमध्ये असेपर्यंत स ी शॉप मध्ये नि पण नाही पोरांना. कारण, तर तितकं इतकं, इतकं, व्हरायटी ऑफ खेळणे असते. नाहीतके वेगवेगळ प्रकारचे खेळणे. मग पोरांना वाटतं ना. कि बाबा, घ्यावं आईन हे घ्यावं, बाबांनी ते घ्यावं हो. पण भले मलाही माहिती आहे, की लेकरांना दिलं पाहिजे. पण ते काही कामाचच नाहीये ना. बाबा त्याला तोडणारच आहे. तुम्ही
होणार चा आहे. एखादी तर आहेच माझं मुलगी आहे ना. तो.. ना... मला नाही सांग ना तर, कुणी आपली ना मामाला सांगन की, मला ना हे कार घेऊन द्या मला. हे मॉन्ट कार पाहिजे. त्याला पता आहे. त्याला माहिती ना की, मी ना त्याला घेऊन देणार. तर, त्याला सांगन की मला ना, हे मॉन्स्टर का पाहिजे आणि मी केवढ हे महाग माग असत. आता
फॅमिलीमध्ये पण तेवढी अथॉरिटी नाहीच आहे. त्यांना माहीत आहे. की, म्हणजे, हिला नाही जमत बाबा. तर ते मला विचारल्याशिवाय त्यांना काही घेऊन देत नाही. असा विषय आमच्या इथ.
असंच पाहिलं, असंच पाहिलं पाहिजे. की, माझा तो मग, माझं भाऊ काय करतो. त्याला ना तीन हजाराची. चार हजाराची. त्याला मोस्ट कार घेऊन देतो आणि तो काय करतो. दोन दिवस तीन दिवस त्यांनी चालवच. त्याला चालायचं आणि मग घेईल ती कार. अग ते, त्याचा दिवा त्याला भिंताला त्याला तकरूनच घ्यायचा तो. तेरी मोडाली ना.. ढढा.. ढा.. ढ...
नाही, मग तर तेवढे जास्त महागडे खेळणे, मी घेतले स् नत पोरांना. ते वाटलं ज त्, या खेळण्याचे पैसे तुम्ही खायला प्यायला वापरा. तुम्हाला काय, म्हणून ते मी बनवून देते.
साध्या, आता मी तेच करते. मी त्याला तेच म्हला समजवलंय. कि.... ना... तू तु.. ना.. तू.. हे... ना घे.. तू.. ना आपले पैसे तू जमा कर.
बरोबर...
तू, आपले पैसे जमा कर.
नाही, जमा करून काहीतरी होत ना. हे काय पैशाच खराबीच आहे ना. म्हणजे? म्हणजे ते कमवण्यासाठी किती कष्ट कराला. त्या पैशांना, म्हणजे? आणि तुम्ही असं म्हणजे. ते खेळण्यात आणि ह्याच्यात वेस्ट. तुमच्या काही कामाचं तर ठीक आहे. ना त तुम्ही आवडीने खेळत असाल, त्याला जपून वापरत असाल, तर माणूस, घेऊ शकत या गोष्टी. पण, ते कामाना धामाचे घ्यायच्या. इकडे, तिकडे, टाकायच्या. घरामध्ये टाकायच्या. आणि परत दुसऱ्या दिवशी गेलं की, परत दुसरं खेळणं मागायचं. हे चुकीचं आहे ना? पोरांना पण, त्या गोष्टींची जाण झाली पाहिजे, की बाबा हे काही आपल्याला कामाच नाहीये. थोड्या ग पण मुलांना समजत नाही. तेही बरोबरच आहे. की, मुलांना समजत नाही.
थोडशी मोठी झाली ना. जसं दहा दहा वर्षा ज झाले. मग, त्यात थोडं थोडं समजायला येते की, हा जी आई म्हणते, जी अज जे बाबा म्हणतात, ते अज ते ख ती नाही. प ते गोष्ट आजोबा असतात ना. तेच ते. काय होत नाही घेऊन दे, काय होत नाही घेऊन दे.
हा आजोबा तुम्हणणारच कारण तर आता काय त्यांना फक्त नातवंडाचे आनंद वगैरे पाहिचेे असतात. भलेही त्यांनी त्यांच्या मुलांना तसच मोठं केलेलं असतं पण नातवंडाला कमी नाही पडलं पाहिजे.
हो ते असंच करतात.
आणि ऍडजस्टमेंट करतच हे केलेले आहेत ना गोष्टी. त्याच्यामुळं अ ऍडजस्टमेंट किंवा कुठं तडजोड करायची नाही माणसानी जे पाहिजे ते द्या. मुलांना द्या जे पाहिजे ते मुलांना द्या पण हे न खरंच चुकीचं आहे. खूप खूप याचानक खूप मशी मुलं आहेतत खूप वाया गेले माहित आहे का. म्हणजे त्यांना समजून घेण्याची ताकदच संपली त्या लोकांना म्हणजे त्या मुलांमध्ये. की त्यांना समजूनही सांगितलं नाही की बाबा नाही हे चांगलं नाहीये तुझ्यासाठी. पण नाही मला पाहिजे तर मला पाहिजेत.
पाहिजेच.
हट्टी झालेत लोक आजकाल आईवडलांनी तसच केले. मागितलं मुलांनी की लगेच द्याय लागले.
आता पले पले पहिले ना पहिल्या टायमला ना मुलांना एवढे अ टॉयज नाही भेटयची, खेळ नाही भेटायची. एखादा भेटला तर भेटला प्रकारच नव्हते. बरोबर पहिले तर आम्हाला एक एक डॉल भेट टायची आणि काय भेटत भेटत चेर आहे ते गोटी असतात आम्ही त्याच्याने खेळायच घोट्याने मग ते भवरा असतो.
ते काय. परिस्थिती अशी झाली ना आधीच्या काळात न एका खेळण्यासोबत. पूर्ण तीन-चार भाईं भावंड खेळत होती. आता घेतलं आहे ते दोन मुलं तर घेतली दोन.
दोनच हा हा.
एकाला घेऊन दिलं दुसऱ्याला नाहीे घेऊन दिलं की त्याला वाटत की मलाच नाहीे घेऊन दिलं त्याला घेऊन दिलं ह्याच्यामध्ये काय डबल पैसे वाया जातात.
ते ते तर आहेच मी एखकाला पेन्सिल आणली ना तर दुसरं म्हणे कि त्याला तुम्ही ना त्याला जास्त लाड करता मला तर करतच नाही तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही ना तुम्ही. मग एक पेन्सिल एक पेन्सिल पर ते ल नाे भांडण करतात की हे माझी पेन्सिल हे माझी पेन्सिल. ते एक पेन्सिल पण एक छोटीशी गोष्ट आहे ती पेन्सिल
झालं की वाटून वगैरे आधी, आधी एक पेन्सिल म्हणजे एक पेन्सिल दोन लेकर वापरत होते आर्धी आर्धी तोडून.
हम्म. आतान
का तर एक रुपय नव्हता आईवडिलांकडे त्यांना दोन पेन्सिल घेऊन न्यायला एक रुपयाला एक पेन्सिल त्या आहे. म्हणजे महत्त्व राहिले नाही कुठल्याच गोष्टींना खेळण्याला महत्त्व राहिलेय. ना त्या पैशाला महत्त्व राहिलय. कुठल्याच गोष्टीला माहित महत्त्व राहिलं नाही माहितय का?
हो.
म्हणजे हे चुकीच्या गोष्टी बघा बरेच लोक ना जे जसं मी म्हणते ना, तसं वागतात. पण बरेच असे लोक मला वाटतं, माझ्या विचारासारखे लोक तर मला वाटतं एकवीस टक्के असतील, तुमच्यासारखे आमच्यासारखे. पण अं ऐंशी टक्के लोक असे आहेत, की हा मागितल्या मुलांनी द्या. काय लेकरांची आता हाऊस नाही करायची तर कधी करायची. मग लेकरांनं हे मागितलं मुलांना ते मागितलं मग तो नाराज झाला, द्या त्याला आणून. पण मी तर नाराजही झालं आणि काही जरी झालं, मला जव्हा द्यायचं तेव्हा देईल मी बरोबर. मागितल्यावर तर मी कधीच काही देत नाही. आणि ही ही सत्य गोष्ट आहे बरं का, माझ्या घरातली. की मी मागितलं तर काहीच देत नाही.
मग ते ऐकतात का? की हा आईने म्हटलंय की मी नाही देणार तर नाही.
ते दहा मिनिट रडतील, पंधरा मिनिट रडतील, अर्ध अर्धा तास रडतील. पण त्यांना माहितेय, त्यांना स्वभाव माहीत झालाय आईचा, की आई आपल्याला मागितल्यावर काहीच देत नाही. त्याच्यामुळे म माझ्या एका मुलान तर मागणच सोडून दिलंय. त्याला माहितय त्याला ज्याची गरज असती, त्याची त्याला लगेच
हा, ज्याची गरज आहे, ते बरोबर तुम्हाला भेटणार. पण याची फालतू, फालतूची गोष्ट तुम्हाला मिळणार नाही.
यचं असेल तर ना, जरी तो शॉप मध्ये पण आला, ना तर तो बघत राहील. पण त्याची अ अशी हिंमत होत नाही, की आई मला हे घेऊन देती का विचारायची. त्याला माहितीये, मागितल्या वर देतच नाही ती.
नाही तर, किती ते लोकं असतात ना, की मुलांन मागितल ना की, हा मला हेच पाहिजे ते मग ना त्या, ते घेऊनच त्याला देतात. मग तो, जस जसा मोठा होत जातो हा, ते जसं जसं मोठं होत जातो, मग तो हटी हटी होत जातो, की हा, मला हेच पाहिजेल. मला तेच पाहिजे, मग मोठी मोठी गोष्ट ते मागत राह मागतो. मोठी मोठी गोष्ट
छोटी छोटी डिमांड होत मग राहते त्यांची. पन ठीके बाबा छोट्या गोष्टी पर्यंत ठीक आहे. पण मोठ्या गोष्टी, आमच्याकडे पण तेवढं पाहिजे ना की तुम्हाला देऊ शकू आम्ही.
ते हाय, बरोबर आहे ते.
कसं तुम्हाला कसं देणार एवढं, नाही का. जरी करोडपती जरी झालं माणूस, तरी पण ह्या गोष्टीमध्ये पैसा वेस्ट करणं मग वाया घालणं ना, मूर्खता आहे मूर्खता.
मग पता आपण जातो ना तिथं बाहेर गेलो, फिरायला गेलो ते जे लोकं असतं ना जो, ते जसं गुब्बारेवाला असतो. फुगेवाला, तो जाणून बुजून ना मुलांचे ना, पुढे पुढे येतात. घे घ घे घे घे घे. आम्ही त्याला ना, इशारा करून निघ इथून, निघ इथून, पण नाही. ते जाणून बुजून ना, ते मुलांच्या समोर येतो, की हा ये रडणार हां रडनार असं
ते लोक वीस रुपयाला विकतात, अन विस रूपये वीस रुपयाचं पॅकेट आनलं तर, पाच पन्नास बलून होतील पोरांना घरामध्ये खेळायला.
हा बरोबर आहे, मग लय राग येतो की ना, कि
पॅकेट असतं. चल घरी आहे, तुला देते कोणत्या कलरचा पाहिजे ते बलून. मग मी घरी येऊन त्याला बोलवून देते.
मी पण तसच करते, पुरा पॅकेट आणून ठेवते की कधी कधी ना शाळेत लाग तो की आज ना रेड डे है मग तुम्हाला तुम्ही रेड बनून आणायचय. आज तो आज शाळेत ब्ल्यू डे आहे, मग ते ब्लू बनवून आनायचय सारखं सारखं कोण जान ते दुकानात घेऊन याला, मग एकदाच पुर्ण पॅकेट मी आणून ठेवते. रेडचा, ब्ल्यू चा, ग्रीनचा की जे शाळेत मागितलं की मे ते
बर बर बर बर चालेल चालेल, तुम्हाला बोलून छान वाटलं बर का आभार तुमचे.
धन्यवाद धन्यवाद मला पण छान वाटत तुमच्या संग बोलायला.
ओके
ओके.